हा बोला
हम् आवाज येतोय?
हा आहेेत
ह झालं आवरून सगळं
आवरलं सगळं पोरगीला झोपवायचं आणि मला काय विचारायचं होतं तुम्ही उपवास किती करताय वर्षातले किंवा दिवसाचे अस काय असतात ते तुमचे
नाही ग म्हणजे उपवासच धरत नाही मी
का
नाहीत करत ग उपवास नाही घडतंच नाही माझ्याकडून त्याच्यामुळे मी उपवासच धरत नाही मग
चांगली गोष्ट आहे उपवास धरंत नाही म्हटल्यावर म्हणजे आपलं शरीर चांगलं राहतंय ओ
हा
म्हणजे काय आता शरीराला हेच नाही ना म्हणजे चांगलं राहतंय म्हणजे मी ह्याच्या भाषेत बोललो ओ लईच चांगलं राहणार असं
म्हणजे म्हणतात ना की आपल्याला चांगलं राहायंचं असलं तर जरासं शरीराला विश्रांती पाहिजे त्या आतडयांना आता एखादी मशीन आहें टीव्ही चालू चालू चालू चालू ठेवली तर त्याचं काम चालू म्हण झिजणार ना लवकर म्हणून ती विश्रांती द्यायसाठी असं
ऍक्च्युली ऍक्च्युली मला म्हणजे ना अ कोणीतरी बोललेलं मला आत्ता थोडे दिवस झाले ना मला पण कोणीतरी बोललेलं कि ते खूप गरजेचं असतं म्हणून आराम मिळायला पाहिजे किंवा काय पण तसं कधी होतच नाही ग रे म्हणजे मला ना भूक लागतेचं अगं मला होतच नाही
तुम्हाला सांगू रविवारी घरी असताय ना रविवारी घरी तर काय करायचं सकाळी उठ उठला की नाही कोमट पाणी प्यायचं आणि दिवसभर थोडं थोडं थोडं थोडं कोमटपणी प्यायचं आणि पाणीच पीत राहायचं आणि संध्याकाळी पाच सहा वाजता जेवायचं फक्त रविवारी तसं करायचं म्हणजे दिवसभर ना ते आतडी हे होतात आतडी म्हणजे आपली जरासं हम्म म्हणजे काम करतील हो चांगली शेवटपर्यंत
हम्म आणि मला पण मग सपोज आता काम करायचंय आता हा आता फरशीच पुसायचीयं आता ते तर ठीक आहे ते तर स्किप करू शकते संडे म्हटलं तर एखादं ठीक आहे पण आता काम करायचं म्हटल्यानंतर ना मला असं काम करायचं मग मला अशक्त पना येईल होईल मला कस वाटत नाही बाबा आपल्याला काम करायचं ना मग खाल्लं पाहिजे मग त्याच्यामुळे ते खाल्लं जातं अगं माझ्याकडून आणि
हम्म कधीतरी असं म्हणजे म्हणतात ना की विश्रांती पाहिजे मग मी पण नाही जास्त खरच खरं माझं वर्षातनं असे ठराविकच उपवास असतात जस की अठ्ठावीसावा रोजा बिन पाण्याचा तो करायचा मग म महाशिवरात्री एक करायची ते हरतालिका नीरजलीच असतोय की तो उपवास तो एक करायचा ठराविकचं उपवास खर सकाळी उठल्यानंतर मला आठच्या आधी जेवायला लागतंय म्हणजे ठला की म्हणजे जेव्हा समजा पाच ला उठलो तर मला साडे सहा ला फुल्ल जेवायला लागत एक तास दीड तासच मी स्वतःसाठी स्वतःला उपाशी ठेवू शकतो त्याच्यावर नाही
मग तेच ना माझं प ते तू काय अठ्ठावीस वा काय रोजा
हा सत्तावीस का अठ्ठावीसा असतोय की रोजा तो त्याच्या वेळेला असं पाणी वगैरे पित नाहीत काय नाहीत आणि तो रोजा पकडतात म्हणजे सगळे रोजे असतात ते महिन्या भराचे म तेवढे पकडनं नाही झालं तर एकच रोजा पकडायचा कडक तसा
हम् हम्
जेणेकरून त्यामध्ये सगळं आलं असं मला काय असतय असं माहत नाही फक्त एवढंच माहितय की म्हणजे तो धरावा तो चांगला असतोय एवढंच माहितय मला मग त्यामुळे मी शरीराला पण हे होतोय आणि देव सगळे आहे त्यामुळे मी असं हे करत नाही म्हणून मी तो एक रोजा असं धरतोय.
ओके ओके म्हणजे तुझ्या हा हा याच्यासाठी नाही मला ना मला उद्या करून बघेल उद्या बघ एक तर संडे पणय सुट्टी आणि त्यात काही हे पण नाही ना मला उद्या हो ह्मं
खर जेवढी शक्य होईल तेवढी आपण ज्यावेळी ताटात वाढून घेतोकीनाही त्यावेळी बघायचं आपण काय खायलागलोय? काय चपाती चपातीला तेल आहे गहू आहे गव्हाची चपाती आहे. भाजीय आणि कशाची भाजी आहे मग ही वांग्याची म वांग्यातनं काय प्रोटीन मिळणारय? माझ्या शरीराला प्रोटीनची गरजय कि मसाल्याची गरजय? हे सगळं आपण रोज ऑब्झर्वेशन करायचं आणि मग सर्च करायच आपण फोनला सर्च करतोय हा आज काय करायचंय? मसाले भात आज त्या वेश पुुला आप सर्च करून बघतय ना काय कसा लागणारय? आपल्याला मग तसं सर्च करायचं कि भरलेल्या वांग्या किती जीवनसत्व असतात.?
हां
शरीला त्याची गरज आहे काय? आपण खाय लागलोय आपण किती क्वांटिटी मध्ये खातोय ते? मग शरीरचा काय वापर करून घेतय. म दिवसातनं किती वेळा जेवण होतंय आणि आठवड्यानंतर किती वेळा ती भाजी होत्या मग प्रोटीनची भाजी रोज लागत्या तर आपण एकदा तरी खातोय काय? आठवड्यात हे बघितलं ना की आजारीच नाही पडणार.
मग तू कसं करते ग? तुझ आता आपलं एज पण सेम आहे मी पण नाटीन नाटी फाईव्हचीय अ ऑलमो म्हणजे तू पण मला त्याच रेंजची वाटतेस हो ना? किंवा एक हां
एक दोन वर्षाच इकडं तिकडं हम्म
तर मग कसं मॅनेज करतेस ग तू? म्हणजे आता मी पण व्हेजीटेरिनचय
आता मॅनेज म्हणजे काय? आता आपलं रात्रीच झो त्यांना आपण हे करून ठेवायचं आता उद्या काय करणारय मूग करायच तर मूग जला भिजवून ठेवायचे आपल्याला मोड आलेले चव नाय लागत तर मूग भिजवून ठेवायचं. मग तिला जर छान फोडणी टाकायची मुगाच्या उसळ्यांना आपण कांदा टोमॅटो रेग्युलरच टाक उकडताना त्याच्यात हळद मीठ हिंग टाक कून उकडून घ्यायं म्हणजे स्वाद सगळ्या त्याच्यामध्ये जातोय जास्त क्वांटिटीमध्ये हळद मीठ टाकायचं. म्हणजे त्या मूग शिजत असताना त्याच्यामध्ये उतरतय आणि मग कांदा टोमॅटो हे छान बारीक हा उकडून नाही शिजवून शीट देऊन कुकरला
ओके, ओके शिट्टी लावतेस.
हा
जात असेल ना?
नाही नाही एकच शीट द्यायची आपण आणि त्याच्यानंतर ना मग कांदा टोमॅट एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि छान भरपूर कडीपत्ता टाक कून कने जिरम मोरीची फोडणी त्याच्यामध्ये बारीक कांदा टोमॅटो छान परतवायचा बारीक जस आपण पेस्ट बनवतोय ना तसंच बारीक बारीक बारीक चिरून घ्यायच आणि तो छान भाजायचा त्याच्यामध्ये आले लसण टाकायचं नाही नाही इळतीच नाही नाही इळती इळती
म्हणजे विळी पावशी?
हा तेच ते त्याच्यावरचं कट करायच ते आणि मग? चाकू युज करतोय पण जास्त नाही मला हिळतीच आवडत.
बापरे त्याच्यात कसं बारीक होतं तुझ
होतंय आणि फास्ट होतय माझं हम्म आणि मग त्याच्या छान करून घ्यायचं. खाली, खाली, खाली आणि मला आता गॅस पण खालीच घेणार आहे मी
हा हा.
म्हणजे बसून स्वयं करायला छान वाटते पटन होते
हो बरोबर आणि छान मस्त वाटत उभं राहून, राहून पाय दुखायला लागतात. अग खरच
हम ते बेसीग असते पटकन हात धुवायला येतोय म्हणून आपण तिथं करायला बघतोय पण खाली छान वाटत. ते. मग काय नाही मग त्याच्यामध्ये आलेली लसणाची पेस्ट टाकायची आणि आले लसणाची पेस्ट टाकतोय ना त्यात आपण तिखट टाकणारच असतोय तर तिखट टाकायच्या आधी थोड हिरव्या मिरचीचा ठेचा असतोय की नाही लसूण आणि जिरं आणि हिरवी मिरची म्हणजेजे माझ्याकडे कायमच असतोय ठेच की मी लगेच बनवतय त्यामुळे मी तो थोडासा टाकते. खर हिरवि मिरची भरपूर अशी कोथिंबीर देशी लसूण टाकायचा जिरं टाकायचं मीठ टाकायचं खडे मीठ आणि बारीक करून घ्यायच मिरच्या भाजून वग
तेका त्याच्यात
कंपल्सरी म्हणजे कसं कधी खडेमीठ कधी साद मीठ कधी म्हणजे प्रत्येक वेळी बनवताना एक वेळेला ते मीठ एक वेळेला हे मीठ असं.
ते काही कांडून घेतेस का तू ते कांढून घेते का मिक्सरमधून
मिक्सर ला हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मग तो थोडासा टाकायचाच्यामध्ये आणि मग ते मूग होतायचं आणि ते बारीक तो शिजू द्यायं म्हणजेो कुकरला पण थोड शिजलेला असतोय तो कांद्या टोट्याच्या आणि आले, लसून पेस्ट हिरवे मिरची पेस्ट त्याच्यामध्ये पण शिजतोय आणि म भर भरून कोथिंबीर वरून टाकायची आणि गरम, गरम, गरम भाकरी सोबत. द्यायचं खायला आता मुगाची उसळ केली तर त्याच्यासोबत कडी करायची म्हणजे टेस्ट छान वाटते. नाहीतर मुगाची इकड हा. कसं होते ते कॉम्बिनेशन माहित आहे? आता मुगाची उसळ केला आणि इकड वरण केला तर ते दोन्ही पण. कस असं सपक, सपक दिसत दिसायला. मग जरा मुगाची उसळ आणि सपक, सपक म्हणजे कसं माहितय का? आता पिवळाच बटाटा केलाय वरण पण पिवळाच केलंय. आणि चपाती केल्या मग ते सगळ्या हिरव्या मिरचीचं झालं असं मग हे जरा कडी आंबट अशी गोड अशी प्यायला छान वाटत आणि मुगा उसळ असं मग ते खायला छान वाटते.
हा हा हा. हा किती गोड बरोबर, बरोबर आणि त्याच्यात मस्त मसाले वगैरे कोणते वापरतेस तू.
मी बाहेरचे काहीच मसाले आलेले असून पेस्ट पण नाही वापरत बाहेरचं काय घरचंच.
अच्छा म्हणजे त्याच्यात लाल आमच्याकडे कसं आहे ग आमच्या भागात काळा मसाला असतो. म्हणजे त्याच्यात सगळे मसाले वगैरे तो मिरची तो काळा मसाला आणि नुसती मिरची असतात ना तर ते लाल तिखट किंवा त्याला लाल मसाला म्हणतो. तुमच्याकडे कोणता मसाला वापरतात?
आमच्याकड म्हणजे असं हे असत चटणी म्हणतात आमच्याकडे चटणी मग त्यात चटणीला ना सगळे मसाले घालतात लसूण, आल, कोथिंबीर, हे दालचिनी बदाम फूल वेलदोडे हे सग सगळं सगळं कांदा सगळं हे प्रमाणा प्रमाण असते धणे जिरे
हम्म.
हो वालळेल खोबरं खिसून भाजून हे सगळं ते मिर जी कुठल्या प्रकारची हे सगळ बघून ते सगळ भाजून घेतात आणि ते मि चीच्या कांडपच्या ह्याच्यामध्ये जाऊन ते कांडून आणतात आणि ते वर्षभर दोन वर्षासाठी असं साठवून ठेवतात. आणि तो मसाला म वापरायचा. हा मेन मसाला तो आणि मग अशा भाज्या पण ठरवायच्या रोजच्या की आज काय केलं मुगाची उसळ मग उद्या काय करायचं छोले करायचं मग परवा दिवशी काय काळे वटाणे हिरवे वटाणे मिक्स उसळ आणि थालीपीठ लावायचे मग थालीपीठ लावत असताना म्हणजे धपाट म्हण ते नागपंचमीला तसे करायचे आपण. म त्याच्यामध्ये काय करायचं माहितय काय दळून नाही आणायचं सगळ्या डाळी भाजून अस दळून नाय आणायचं त तांदळाचं पीठ ज्वारीच पीठ गव्हाच ठ आणि थोड बेसनच पीठ नाचणी जर आवडत असेल तर नाचणी हा ही सगळी पीठं घालायची. हिंग, हळद, मीठ, आले, लसूण भरपूर अशी कोथिंबीर तूप दोन तीन चमचे. हळद असं घालून तीळ भरपूर दोन तीळ मूठ असं तीळ घालायचं. छान मळून घ्यायचं आता थालीपीठांच्या बरोबर अस कायतरी उसळ दही जवस चटणी असं द्यायचं आणि म दुपारी भूक लागलीच मऊ इंद्राणीचा भात लावायचा आणि तूप दूध भात खायच अस छान करा